हॅलो.
नमस्कार.
नमस्कार नमस्कार आवाज येतोय.
हा येतो येतो हॅलो
हो झालं का जेवण झालं
नाही अजून थोड्या वेळाने करु सेकंड सेकंड डिवटी असते ना
बरं बरं बरं हा हा हा
हा मग कसं जायच्या अगोदर बसतो एक दीड वाजेला
हम्म हम्म हम्म
तुम्ही काय करतात सर मग
नाही माझा बिझनेस आहे सर त्याच्यामुळे फॅब्रिकेशनच आहे फॅब्रिकेशन फॅब्रिकेशन करत आहे
ओके
हम्म आपल्याला सेक्शन नऊच्या बाबतीत आता एक असाच विषय निघाला होता की पेपर फुटले जे होते ते पेपर फुटेमुळे आहे ना मुलांच नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये त्या लोकांना काहीतरी त्या जे त्या गव्हर्नमेंट कडन काहीतरी ह्याला मिळायला पाहिजे पैसे वगैरे किंवा काहीत त्यांचं जे वर्ष करिअर गेलेले आहेत म्हणजे जे लोक आतमध्ये दर झालेले आहेत कल्पना पण नाही गव्हर्नमेंटने द्यायला पाहिजे काय ते सहानुभूती म्हणून नाही तर मग काहीच काहीच नाही
आज जसं एकत बघितलं आपण
हम
अ तसं एक आपले शेतकरी आहे
हम्म
शेतकरीना कस आता का समजा काहीतरी दुष्काळ पडला त्यानंतर ओला दुष्काळ सुखा दुष्काळ
बरोबर
असं काहीतरी जाहीर केलेलं आहे
हम तस विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांच झालेलं आहे त्यांना काहीतरी असं मिळालंच पाहिजे
बरोबर
नाही
आणि तसं त्यांनी आता समजा एवढं फी फी वगैरे भरली आहे एवढी क्लासेस वगैरे केली आहे
फी पण भरपूर आहे ना गव्हर्नमेंट ची फी तर कुठे तुम्ही सांगा ना ज्यावेळेस तुम्ही
ह
ज्यावेेळेस तुम्ही क्लास जॉईन करून घेताय त्यावेेळेस पैसे घेतला एन आय टी नेट सेट च्या परीक्षा आहेत त्यावेळेस त्यावेळेस मग जर तुम्हाला येणार त्याची फी भरपूर आकार निघली जात
हा आता समजा पेपरच्या वेळेस काहीतरी फिर भराव लागते
हा पेपरची फी फी आहे गव्हर्नमेंटचा गव्हर्मेंटला ह
तिथेही रिफंड व्हायला हवं
हो आता जर तुम्हाला सांगतोय की ना सर जेवढे फिया घेताय तुम्ही त्या गव्हर्नमेंटच्या फिया मधून गव्हर्नमेंट ला एवढं उत्पन्न आहे कल्पनेच्या भर उत्पन्न आहे कारण का त्याच्यात फिया पण जास्त आहेत. ना आणि तुम्ही डायरेक्ट पेपर फुटी झाले, किंवा ते पेपर रद्द जर केले, तर ते पैसेच तर वायाच त्या विद्यार्थ्याच, त्या विद्यार्थ्याच वर्ष वाया गेलं. त्यात शिक्षण सगळं, त्या वर्षी वर्षाच सगळं निघून गेलं. त्याच वर्ष एक करियर जिवनातलं एक वर्ष निघून गेलं. ते का तुम्ही, त्यात ऍड करून देणार येत का? गव्हर्मेट या वर्षी पेपर फुटले. तुम्हाला पुढल्या वर्षी एक, अजून एक ॲडिशनल चान्स आम्ही देतो. ज्यांचं करिअर संपलंय म्हणून, असं काही म्हणणार आहे का? काहीच होत नाही. त्यांचा विचारच केला जात नाही. कारण इथ एवढे लोकं आहेत. एवढ आहेत म्हणजे जंर शंभर पोस्ट भरायचे असतील, तर दोन लाख लोक येत आहेत. कॉम्पिटिशन हाय तिथे, काय प्रॉब्लेम होईन.
एकदा आपण असं बघितला असेल, त्याता काय आहे. काहीतरी आता एक भरपूर टाइम, आपला काँग्रेस सरकारचा राहिल.
हम्म....
आता हे जर तुम्ही बघितल. आता एवढं मी जे सांगतात ते
हम्म
आता, यांच्या हातात सत्ता आणि यांनी काहीतरी अपडेट करायला हवंतं.
करायलाच हव.
हा.. पण, बाकीची तसं होत नाही ते त्याच्यापेक्षाही, जास्त बेकारी होत चालली आहे.
हम्म.. हम्म.. हम्म
मग, तोच विषय आहे ना. हो त्यांच्यासाठी आणि आणि पण सुधारणा पण व्हायला पाहिजे ना. कारण विद्यार्थी आज आहे, पण उद्या अन भविष्य त्याच्या विद्यार्थ्यावरतीच आहे. ना जर, त्यांनी जर शिक्षण चांगलं केलं, तर तो पुढे होणार आहे ना. तर काय होणार आहे. त्याला, जर शिक्षणामध्ये जर ते नाही मिळालं काय तर, तो रस नाही मिळाला. तो पुढे शिकणार नाही. त्याचा करिअर संपून जाईल ना बरोबर आहे का? नाही. हॅलो.. हॅलो.. येतोय आवाज सर ना हॅलो... हॅलो... हॅलो... हॅलो... हॅलो... सर, आवाज येतोय ना? हॅलो... हॅलो...
येतोय आवाज हॅलो... हा येतोय. हा आता, एक बघणार सर, तुम्ही कि, सगळ्या गोष्टी म्हणजे? आता जसं एक ट्रेन घ्या.
हम्म...
म्हणजे, ट्रेन लेट झाली. चालते. त्याच्यानंतर कुठल्या सरकारी दप्तरमध्ये काही कामाला जा. ते सरकारी लोक लेट आले चालतात. त्याच्यानंतर सरकारी हॉस्पिटलमध्ये जा सरकारी डॉक्टर लेट आले चालतात. पण आता कुठल्याही पेपरला जा दोन मिनिटं जरी तुम्ही उशीर झाले. दोन मिनिटं म्हणा पाच म्हणतं म्हणा ते डायरेक्ट सेंटरला लॉक लावून टाकतात आणि विद्यार्थ्याला मध्ये घेण्यासाठी डायरेक्ट नाकार देऊन देतो
बरोबर आहे
म्हणजे तेवढा त्याचा पेपर तेवढा वर्ष म्हणा तेवढा अभ्यास म्हणा म्हणजे डायरेक्ट बाप बस बाकी पेपर देऊन फायदाच नाही त्याचा तो असाही फेल होणारच आहे.
सगळंच संपलं ना तुम्ही वेळेवरती त्याला घेत नाही आणि इकडे मात्र सगळ्या गोष्टी लेट झाल्या तर चालत.
बरोबर म्हणजे कुठे कुठे याच्यामध्ये अ गव्हर्नमेंट जी म्हणा त्यांची भरपूर मोठी चूक आहे.
हम हम
की त्यांनी कसं एक सामान्य नागरिकसारखं विचार करायला हवां
हम् हम् हम
आता कुठलेही नवीन नियम म्हणा कुठले नवीन रूल्स म्हणा हे सामान्य नागरिकाच्या हतातले न नसून हे सर्व जे व्यापारी लोक म्हणा आमिर लोक म्हणा सर्व यांच्या हच्यामध्ये जातय
हम्म हम् हम्
आणि आता तुम्ही एक ऐकलं असेल की आपले जे सरकारी शाळा आहेत.
बरोबर
आता सरकारी शाळांमध्ये असं म्हटलं की एवढा काही सात ते आठ
हा सरकारी शाळांमध्ये हॅलो हॅलो हो येतोय ना सर हा येतो येतोय
हा आपल्या पूर्ण भारतामध्ये जे सरकारी शाळा आहेत एक लाखाच्या ल बघ बंद झालेलं आहे.
हो ना सगळ्या बऱ्यापैकी बंद होत चाललेत.
म्हणजे आता एक का असं झालेलं आहे. की सर्व प्रायव्हेट शाळांना प्राधान्य मिळते.
बरोबर आहे.
हा म्हणजे ते एक कमाईच धोरण झालेलं आहे ते
बरोबर आहे.
प्रायव्हेट शाळामध्ये ऍडमिशन होईल जास्त फी मिळेल.
हम्म
वया पुस्तक मागे घ्यावा लागतील. म्हणे डायरेक्ट सगळ्या गोष्टी आहे त्याच्यामध्ये
हम हम त्याच्या त्याच्यामुळेच गडबडून जाते ना सर्व नाही करायला ह काहीतरी चेंजेस करायला आता काहीतरी
आणि ते कसं आहे आता ते स स स वगैरे हे डायरेक्ट इच्या बरोबर निघते
गव्हर्नमेंटला तर जो जो नाहीच गव्हर्नमेंटला तर जॉबच
हा मग आता जर शाळा बंद करायचं कारण आलं तर त्यांना सांगायला जागा असते कि शिक्षक नाहीये जर तर शिक्षक भरती काढणार तर शिक्षक भरती होतील
हो पण ते काढत
बरोबर ते भरती निघत नाही त्यामुळे ते सरकारी शाळा आहे. आणि त्यामुळे आता सहसा गरीब कुटुंब म्हटलं कुठलाही. आपल्या मुला मुलीच ऍडमिशन आहे. हे सरकारी शाळेमध्येच करत कि त्यांची एवढी कॅपसिटी नसते कि ते पन्नास. हार ब टते.
बरोबर आहे बरोबर.
हजार दोन हजार पाच हजारपेपर्यंत. असते त्यांची क्षमता. पण आता तसं नाहीे. आता जिथे तिथे बघणार तुम्ही सर्व प्रायव्हेट प्रायव्हेट म्हणून डायरेक्ट. खर सर्व खाासगीकरणा वर चाललंय.
बरोबर आहे.
आता त्याच्यामध्ये जे आपले इंडियन सेवा होत्या आणि सीआरपी वगैरे आता त्यांच्या मध्ये आता य. बरोबर आता येथे अग्निवीर घेऊन आले.
हम्म.
तीन तीन वर्षाच्या करारावर
तीन तीन वर्षाच्या करारा वरती हो ना तीन वर्षा नंतर
म्हणजे हा. तिथे मुलांनी आता एवढे बरे वर्ष अभ्यास करून. ग्राउंड वगैरे करून.
हं
म्हणजे डायरेक्ट एवढा फायदाच नाही झाला की लास्ट मध्ये त्यांना. हा लास्टमध्ये जर त्यांना खजगी खाजगी मध्येच काम करायचं होतं तेवढं एवढं मेहनत घेऊन काही फायदाच झाला.
मेहनत घेऊन आणि उकळस होतस तेवढ व्यवस्थित भरती होतय त्यांना ट्रेनिंग दिले जाते त्या ट्रेनिंग वरती खर्च केला जातोय आणि. होत नाही त्यांना वरचं काम होत ट्रेनिंग होत न होती म्हणून काढुन टाकलं
बरोबर
मी खर्च आपण कशासाठी वाया घालवतो हाच समजतो हाच नियम. मग एखाद्याच्या तुमच्यावरती एवढं ट्रनिंग वरती खर्च केला. तर तुम्हाला तेवढ सर्विस मिळायला पाहिजे.
नाही तर मग हे कसं ठेवायला पाहिजे हा आता जे जनता आता समजा एवढं अठ्ठान्न वर्ष रिटायरमेंटच ठेवलंय. ते वयो मरी आता थोडा कमी करून नवीन मुलांना चॅनल
चौतीस वर्ष पस्तीस वर्ष शिक्ष्या तुम्हाला सर्वस जे आहे तशपैकी. तीस वर्ष करा. पाच वर्ष तुम्ही ऍडिशनल त्यांची. का ते पाच वर्ष दुसऱ्यांना दिले तर बऱ्याच जा जॉब वाढते.
हा का काहीतरी वय मारेत हा त्याच्यानंतर कसं. काहीतरी जॉब वाढले, बेरोजगारी कमी होईल. गुन्हेगारी कमी होईल. आता बेरोजगारी झाली म्हणजे गुन्हेगारी वाढते. मुलं रिकामे असले की त्यांना डोक्यामध्ये काही ना काही नवीन विचार येतात.
ते म्हण आहे ना रिकाम डोकं सैतानाच घर रिकाम राहिलं. ते डोक्यामध्ये सैतान घुसणार ते त्याचं काम करायचं वाटत. ते चांगले वाईट लक्षात येणारच नाही, कारण तो रिकामा असतो असतो ना. त्याच्यामुळे गडबड होऊन जाते.
बरं सर आपले दहा मिनटं झाले मी-
चालेल सर, ओेके सर ओक ओके थँ्यू थँक्यू.